हॅलो.
हा.
येतोय का आवाज.
येतय येतय.
लाईट सारखी जातीय येतीये.
आमच्या इथे मगाशी आली ना त्यामुळे आज सात वासता पाणी आलं.
त्यामुळे सगळं काम काम पण ठेवून गेली होती ना मी. आवाज येतोय ना माझा?
येतंय. येतंय आवाज. मग तिथून परत शाळेत आला का?
हो परत शाळेत आलं त्यात आमच्या गटातल्या बायकांना विचारलं. बसता का थोड्या वेळ तर सगळ्या नाही म्हणल्या. एक म्हणली त्याशी माझ्या सोबत आली तिला ताप आला दुसरी वेगळ बोलली मी खूप पुढे बस कशी मानली तर म्हणलं ठीक आहे. मग एक आजी बसल्या होत्या नेहता पाडेकर आहे ना त्यांच्या तिथल्या. ओळखीच्याच हायत माझ्या. पर्यानशी मी त्यांना विचारलं म्हणलं आजी बसताना का तुम्ही मला शाळा मला हे पटकन सर्वांच्या देखत घेऊन नाही जाऊ शकत बाहेर ना मी.
हम्म हम्म.
हो म्हणली ती, सत्तरच्या पुढे हे ती म्हातारी ती हो बोलली मला. बरं ती फक्त हो नाय बोल्ली माझं सामान पण घेऊन आली घरी.
होय.
हो. पण गटातल्या बायकांनी काय साथ दिला नाही बघा. काय काय असं असत बघ माणूस की पण कुठं दाखवायची सरळजणी साध्या स्वभावाचा असे फायदा उचलतात मग बायका पण.
हम्म.
तिथन पुढे आलेय. वाढलं त्यांना इतकी भूक लागली होती आज गोळ्या पण चुकल्यात ना. ते चकर येथ होती खुप. तसीच घरी आले जेवले लाईट नव्हती बेडवर पडले जाऊन ते झोप लागली. चला त मही पोरगी आली तिथनं पुढ कामच जात ते सईचं काय चाललंय बरं वाटतंय का तिला?
आहे बसली लाईटच जाते येते त्याच्यामुळे काय स्वयंपाक पण होईना ते लाईट जात ती. कालवण राहिलय करायच हो मंगळवारी आहे आज माझं पण नाही मी पण दोन तीन दिवस झाल नाहीच मशीनवर. हो मंगळवारची दिवसभर सारखं चालूच असतय.
मी पण नाही आहे ग. ह ना मी पण त्या बाईच ब्लाऊज एक आहे ना जो तेवढा आता कटिंग करत तेव्हा आणि त्या वर्षताईची पिशवी आहे माझ्याकडे. तिने ते स्टेटसला पाहिलं तर मला म्हणत्या, अग माझी भिशीपण तरट पण दिलंय कापड पण दिलेय पैसे पण दिले माझे पिशवित शिवणारे म्हणल देते म्हणलं. तिचे आता कपडा शोधते, तुम्ही पण द्यायचं काय.
ते मॅडम नाहीच आल्या ना ब्लाउज घेऊन?
नाही आलेली. ते
घाल म्हणाव तसंच आता एवढ्या दिवसानीे येत
ह ह ह... हम्म नाही घातल्या का तिने त्या दिवशी. टचलं आपण तिला ते पोंगा बिंगा आला तर तिने घातल नाही तिने त तीन साड्या नेल्या होत्या ना?
होय.
हम्म बोलत होती मला.
हं हं.
म्हणले जावू दे, मला म्हणले बिघाडला मला बि बिघडणार नाही बिघडत नाही म्हणलं, ब्लाऊज ढिला वगैरे किंवा. सैल झालं असलं, बाकी नाही काय होत म्हटलं.
कुठे पोंगा आलंय, म्हणत्यात काय माहित.
बघू कि तिला तर इथे आलो घा, घालायला लावणार आहे मी तिला बघ.
हम्म.
काय असतं माहितीय का, ह्या लोकांचे चोचले असतात म्हणून मी ह्या लोकांंच घेत नाही.
हो हो. आणि शिक्षक बायका लै असत्यात.
हो खूप पारक कर.
ते त्यांना ते कसं, शिलाई पण नाही येत तेवढं हा.
आता त्या आमच्या ते कदम मॅडम नाही का, त्या दिवशी साडी कुठे घेतली. ती तिने. मला म्हणले बघ म्हणलं छान होती साडी, मला पण आवडली मी म्हणलं खूप छान साडी. तर मला म्हटले अगं, कशी त छान म्हणजे त्यांची साडी आवडली म्हणून घेतली. आणि एका धुन्यातच तिचा बोतारा झालायं म्हंटल बर.
तीनशे रुपये ब्लाऊजला घालवलेत, काय करायचं साधा ब्लाऊज ला तीनशे रुपये.
हो आता इथं करा, आकाशवाणीनगरला कटोरी ब्लाऊजला तीनशेच रुपये चालेय. गोलगळा चौकनगळा साधा हो. नाही नाही अस्तार चा, विदाऊट अस्तर ते दीडशे रुपये.
काय सांगतेस.
हा रेट वाढतात अस्तर वगैरे वाढलेय ना, तेव्हापासून बायकांनी रेट. वाढवलेत.
अच्छा.
पिको फॉल तर सत्तर केलेय, आणि आमच्या इथं पन्नास म्हटलं की बायका म्हणत्यात नाय परवडतेय.
हो हो. परवडणार की तुम्हीच, करा म्हणायचं मग.
तेच की.
बर झालं सांगितलंस, आता काय करते. जरा आता, सगळं वाढीव वाढीव. हा तेच ना गं, विषय तोच होतंय आपला.
ते बायका पण लय फायदा घेत्यात.
खूप खूप ते तर. काही नसण्यापेक्षा आपण विचार करत असतो ना.
तेच की आणि वरचे वीस तीस राहिले की, म्हणणार ते आणि कमी करा.
हा तेवढ्या खरंच ते होतात बर बर का.
होतंय माझं तेच, होतंय ना. ते आणि कमी करा, राहू दे की आता.
राहू दे की आता म्हणायचं, फुकट हाय तका आठ रुपयाला गुंडी झालीय.
ते त्यांना सांगून.
गुंडी किती महाग झालीयं. झाला तर मी पण हे दोन तीन केलंत, मी पण ते पुरीच शिवते. एक ब्लाऊज आहे आणि एक ड्रेस स राहिलाय. तेवढंच हप्ता आलाय आता. महेश आला नाही का अजून.
नाही आता गेले ते, लाईट नसल्यामुळं काम नव्हतं.
हम्म..
ते तर लाईट आले तेव्हा गेलेत तिथ पासून लाईटीच अजून तेच चाललंय येजा येजा.
हो का.
हम्म सकाळपासून आज त्यांचं काही कामच नाही झालय तेच म्हणाले म्हटले लाईट आली तर मला एकोण दोन वाजाले एकटेच आहेत ना.
त्याच्यामुळं.
हो ह्याज ह्याच्या बायकोचं झालं का ऑपरेशन?
हो झाल की.
कधी?
आज.
आज झाल का?
हम्म तिकडे नेलंय ना याला कोल्हापूरला. कोल्हापूरला केलाय.
ते तुम्हाला तस टू टू पीस कोटरीचा ब्लाउज आलेला तो काय? केला हो.
नाही तिथ मुंबईला गेलीय ना वैशाली कड.
आं?
ती मुंबईलाच राहते ऐक्च्युली.
हम्म हा हा.
हा पण ते इकड आल्यामुळे ती मला बोली होती
हा हा मग ती घेऊन गेले का?
माझ्या बाकड्याचे पण हो तीे घेऊन गेली म्हणजे तिला शिवायचे असनार घेऊन गेली असणार.
होय.
ती मशीन हाय ना तिकडे.
हम्म
आता गौर गणपतीच्या वेळेस येते.
ती शेवती म्हणल्यावर तिला एकदम परफेक्टच लागणार.
नाही शिवते ब तिकडं ते लोक बसून नाही तिकड.
हम्म तेच ना. त्याचं ते कसं टू पीस कोटरीचं म्हटलं की डबल कोटरी काढायला लागते.
काय त्याची कटिंगच नाही बघ मला माहिती अजून काय? पण
हा.
ट्राय पण नाही केलेला मी.
डबल कटोरी काढाया लागते त्याला. डबल कटोरी काढून, मग ती वाढवून कराव लागतं. एक ट्राय करायचा तुमचा, तुमचा, म्हणजे असं कस्टमरचा आला की कधी प्रॉब्लेम येत नाही.
नाही, मी आता बघ, कप्स पण आहेत माझ्याकडे. मी माझं जरा कप्सच ट्राय करायच, प्रिन्सेसमध्ये माझे जरा सिक्वेन्स मधले मी पीस आणलेत ना माझ्यासाठी.
हम्म हम्म.
ते मला ब्लाउजचं बघितलं ना? रात्री तीन साड्या काढल्या, ब्लाउजच नाही साडीला. शेवटी मग ती कॉटनची साडीवरचा निळा ब्लाउज, निळ्या साड्या जास्त आहेत ना, मग निळ रंग आवडतो ना.
हम्म हम्म.
मग माझ्या दोन साड्या कॉटनमध्ये आहेत आणि दोन वेगळ्या, त्याच्यावर एक पीस जातो माझा, दोन्ही साड्यांवर जातो. त्या दोघींची पण पोपटी काठ आणि आता नवीनमध्ये पण सहा- सहा- सहा साडी बेड मध्ये आहे एखादी. गेल्या वर्षी तिकडे मुंबईत नेसवल्यात ना घरच्यांनी. त्याच्यावरच्या पण ब्लाऊज शिवायच्या आता ते गौरीला नेसवलेत मी गेल्या वर्षी. आता बघेल कस होतय. आता त्याच नेसायच्या जरा वेगळ्या पद्धतीने मग काय?
आपलं आपल्यालाच ट्राय करायचं, आता मला पण ती बोटनेक नाही केला ना मी कधी. बोटनेक बघायचे शिवून.
हे वर गळा असतो तेज, पण काय होतं माहिती आहे का खूप तनकटल्यावाणी वाटतं.
नाही म हे शोल्डर बरोबर ठेवली की नाही होत.
नाही नाही आपल्याला पण भी थोड्या खोलगट गळयाची सवय आहे ना.
हम्म
आता आता बघ नवा, आता मी ती मिंत्रावरनं मागवलेली साडी हाय की नाही. त्याचा ब्लाऊज शिवलाय तो ट्राय केला काल. तो जरा मी इथं कोपऱ्याच्या वरपर्यंत शिवलाय. आता मी शिवत नाही की म्हणजे मला मेग स्लीव्ह घालते मी. कुणाला? कसं काय? सूट मिळताना प तो आता नेल साडी आणि ब्लॅक ब्लाऊज आहे. तो म्हणला असावा एखादा, असा कार्यक्रमला हेला ते छोटे छोटे ब्लाऊज घ्यायचं नको वाटत ना मला
हम्म.
आली का लाईट?
नाही आलेली.
हम् भेटली ग
मेणबत्ती लावली.
चालेल चालेल.
मेणबत्ती लावली टाकायचे कालवण.
काय केलय कालवण
दोडका करायचांय.
हम्
सकाळी केलेली टोमॅटोची चटणी. आता म्हणलं दोडका कर, पण ते पण लायटीचं चाललंय खेळ.
कालवणाच लय वांद हाय आन आमच्यात तर अजीबात आवडत नाही.
चालेल चल ठेवते करते तुला कॉल बॅक परत.
हो हो चालतंय.
हा.